हॅलो काय ग काय करती?
काही नाही ग स्वयंपाकाची तयारी.
मम्मी आणू का ग डिश? कोणती पण?
तुझ झाला का ?
नाही आता करायचंय, भांडीच लावत होती. हम् हम.
आज पाऊस नाही आला आमच्या कड.
आमच्याकडे पण नव्हता. ऊन पडलय मस्त.
हा उठूच राहिली आता. नाही. डोळे उघडलेय तिनी पण आता झोपल पप्पा देताय झोका.
हो का?
हम्म.
मॅच चालू आहे. हा हम्म हम्म. हा. हम्म
हम्म? अण्णा? चडावा आहे ना आण्णा, आण्णा काय म्हणे? ते याणारे का नाही? मम्मी. हॅलो. मि तुझ्याशी बोलते हॅलो? हा तर ते मामा काय अं, मामा काय म्हणल्याना, आपण जाऊ जायचं असं यकच सांगा या ना, निघाला तर काय तयारच नाहीये, हाय की नाही? बर का नाही? तुला काय वाटतं? काय गं मम्मी, हॅलो तू गाडी कधी आणणार आहे? हं? अगं माझे ब्लाऊज द्यायचे. माप पण देता येईल ना. बस्स. ब्लाऊज देते ना मी. इथं ब्लाऊज आहे माझा ते आता घालून बघते, नी तेच मापाला देते. हा? हाय की नाही?
कारण एकदा बिघडलं तर परत खेळ हुन जाईल. हं?
ह तशी मग देता येईल का? अगं ताई, मम्मी, उसवायला पण जागा राहते. हॅलो
हम्म.
उसवायला जागा ठेवावी लागल. हा?
हम्म.
आता फक्त, मम्मी.
ठीक आहे ना.
असं त्याच्यामुळे मग, असं. हम्म हम्म हम्म.
साडी? सागर कुठे?
हा, सागर? हाय ना. मोठं जाईली. हा हा ह तेवढच ला्ईफ दूध घालायला जायचं. दुधाचे पैसे त्याचा भाऊच घेतो लहान.
हा का?
तो सकाळी जातो हा संध्याकाळी जातो दुध घालायला. आणि किती लिटत आहे ना मम्मी हॅलो. हा बोलते किती लिटर आहे ना ते व्हॉट्सअप- ला ना म पाठवतो आज अकरा- सागर तीथ गेल्या गेल्या लगेच व्हाट्सअप त्याला मेसेज अकरा लिटर, दुसऱ्या दिवशी पुन्हा दहा लिटर त्याच्या दिवशी पुन्हा नऊ लिटर असं म्हणजे त्याला मालकाला कळलं पाहिजे ना किती लिटर गेलं.
आणि एकदा डिग्री कमी लागली काय म्हणतो? भैया नाही नाही म्हणजे मी तर कमीच पाणी ओतल होतं. सागर म्हणतो मग त्याच्यात माझी काही चुक हे. आणि पाणी वततो माहीतीय का हलो पाणी किती वटतो? दोन तावल्या पाणी वतीतो तो इकडें पाय एवडल्या दुधामध्ये, तुमच्या घरात अर्धाच लीटर दूध ठेवतो.
दुध भेसळ नाही करायचीबरका आता लई नियम निघाले. काही वापरू नका. नाही तर जाल पकडल्या.
काही वापरायला काही आम्हाला अक्कल तर पाहिजे काही वापरायला त्याच्यात नाही काळा पैसा
दिवाबत्ती करायची ना. दिवाबत्ती करायची होती.
नाही करायच आहे ना आम्हाला तर मम्मी काता आणते. तुमच्याकडे कोण करत?
पप्पा करत्यात,
मम्मी दिवाबत्ती कर. हसू नका ओ मंमी. मी तुला जो ब्लाऊज दाखवला होता. तोच ब्लाऊज होता ना ग?
हो् ते? हेलो! येतोय ना रेंज प्रॉब्लेम आहे आमच्याकड.
हा!
हम्
काही नाही इंडिया एकदम भंगार खेळती.
हो का, हम्!
हम् हम् हम् ह ह्!
बर झालं पाऊस उघडला.
मम्मी म्हणजे बा मावशीकडे जायचं तिथून.
हम्म हा
ती मावशी काय म्हटली मणाला काल परवा अगं मगत त्या हईला काय ग.. अय म्हणजे डमपूलाचो कोण द्यायचं इथं, तुम्ही यायचं म्हणे पटकन गावात जाऊन. म्हणलं बाई एवढा वेळ राहिल का माझी पोर. इथं झोपून दिल्यावर म्हणे मी मस्त झोळी बांधून देईल तिला. तोपर्यंत तुम्ही जाहून याल. हम
हम्म हम् हम् हमम
म्हटलं तोपर्यंत राहिली पाहिजे ना बाई.
ह शरनज त तर द अस हम्
ह हम्म हम् ह् ह ह ह कापड तुला कस काय माहिती.
हम
ह ह
उगडाय ना ते पर
नाही का, म्हणजे दीपा मावशी आसाममध्ये राहते का?
आसांमध्येध नाही रागले डास आहे त्यांच्या तिथं
हम्. हम. ह
आता काय करायचं.
हो का?
हां. हां.
रोज उठून तेस तेच करायचं ल कार क हूप कंटाळ य तोघ खूप कंटाळा येतो. आता काय करायचं, आपलेच बघायचं जीवानी
माझं झालं तुझं सांगाय पाहिजे
आता बघ बरं. आता आंटी ती आली का, आली का लग्नावरून आंटी नाही ती बघ काय काय करल. स्वयंपाक करल का झोपू दे ती आणखीन
झोपून घे, आता ती झोपून घे. हूं.
अगं माझं बाळ
सोनी ती स्पोर्ट् बॉल, उमराच्या पाहतोस हा का बघू शकते शिलाजीत का बग काय कराले तवा काय झालं बबू वो वो अगं उठली ती? हं भरपूर वेळ झोपली गं आज ती हं बघते ना तिनी शी केलीय का? येस येस येस शी केली तिनी बरोबर बरोबर त्यामुळेच ती जरा अस्वस्थ होऊन गेलेली आहे. लाईट लावा ओ पप्पा
मारती बघू बघू म्हणून मारायचं नाही ना
हा ना एकदाच होवून गेलंय, तरी एक शंका आहे. हम्म
काय झालं, ही माझी सोनुली नेली तुझ्या का दारी सोनुली माझी अगं बाई
ती तिला सोलच सहनच होत नाही का ग, हॅलो हो का हा भेटवायचं ग बाळच्या पिचर बघ ति वेट वाईलसन बाळाचं नंतर कधी कधी वेट पाहिजे त्यां निळ्या याच्यावर वेट पाहिजे. हे का हा आणि बाळाचा ड्रेस हा तिलाच घेते आता, स्वयंपाक पण करायचाय. अ तेच म्हटलं आता, ह तिथं आहे तिथं.